हा बोल की.
आवाज आलाय
यालाग्लायकी
हा हा काय चालूय मग.
काय नाही मेडिकलमध्येध्ये आहे बघ. काय करल्यास?
माझं पण काय ह शेंगा फोडायचं काम चालेल बघा.
जरा घरा शेंगा संपल्या.
मग शेंगदाण्याचे दान करत बसलोय.
स्वयंपाक तेन आवरलं.
होय झालंय सगळं स्वयंपाक तेनं स्वयंपाक नाश्ता. नंतर ना जेवायचं आता.
ह हा.
तुमचं काय तुम्ही आता मेडिकलमध्येध्ये तर नसाल.
मेडिकलमध्ये.
हम्म हम् नाश्ता तेण केलाय का मग.
ह मला जेवणच आवरून झालं ना ना दुपारी गेल्यावर जेवायचं.
हम्म हम्म.
हं हं हं.
तुमच्यात म तुमच्यात आता एक मिनट हा. घे घे घ्या घे जरा अस आता.
मुक पड नाही.
घी क्या आता. काय घेऊ बसल्यास काय थांब घेतो. माणीवड. हॅलो.
बोलत.
हा आगले.
उ बयान नाही.
हा पाहस तुमच्याकडं.
बस चालू आहे बघ सकाळपासून.
मोटा है.
नाही बारीक डला लागल्या.
हम्म हम्म आमच्याकडे पण तेच. जरा जरा याले बघा ते कपडे ते वरती वाळत घातले काढायचं काही नाही. कोड पडते.
मलाच नाही भैरता उघस काड काढ घाल.
ऊन पडतेय मग ऊन पडल्यावर घालावं असं वाटतंय गरम.
वाऱ्याला कुडतं वाऱ्याला कुडतं टाकायचं वाच्यात.
हम्म असं त्याचा कपडे काय टाळत नाही.
पाच मिनिटं घालायचं आणि पावसाला म्हणायच आणि जऊन काढून आणयचा.
होय तेच क. मग तुमच्यात आता श्रावण सोमवार देण्यात आ आलेत की तुम्ही करताय सोमवार.
्य शांतुमार.
नाही करत.
पडते.
हा हा मग तुमच्यात महादेवाचं मंदिर आहे का.
इथे नावाात महादेवच मंदिर इथे काय प्रत्येक. अ श्रावण सोमवारी. आरती अभिषेक ते नाचते ना दिवसात ना. तीन तीन चार चार वेळा अभिषेक होतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत.
होय होय श्रावण सोमारीे असतेच आमच्यात पण. असते कितीि तर तीन चार वेळा तरी असते सकाळी साडेपाच व पाच ला एकदा करतात. नंतर नाग सगळ्या सकाळच मला लोक जात नाहीत. नाही बघायच्या वेळेला मग नंतर न सगळ्यांना दिस. जावं म्हणून एकदा एक दहा अकरा वाजता एकदा असतोय. त्यानंतर बहुतेक संध्याकाळने असते. हॅलो. हॅलो.
म बोल कि.
आवाज आलाय ना माझा.
तो होय याय लागलाय.
हा तेच मग आमच्यात पण असतय, सगळीजण जातात. छान वाटतय त्या दिवशी.
एवढ मोठं मंदिर नाहीत एकदम म्हणजे अजून त्या मंदिराचं बांधकाम चालू हाय.
हा हा.
म्हणजे लहानच हाय.
हा हा
अ मूर्ती छान हाय तिथली.
हू हू.
या शी पण सकाळ सकाळच लवकर जउन येतय म्हणजे कसं आपापल्या कामाला बरं पडतंय नई.
व्हय व्हय. ते देवाला जायचं असलं की त्यात, जायचं हाय अभिषेक करा ते सगळं घ्यायचंय त्याचं
ह आणि कस दिवसभर मग कामं असत्यात, हेणी पण जात्यात हेंच्या का कंप कंपनीत. मी पण माझं मेडिकल असतय.
हम्म.
त्यामुळ मग काय घडत नई नई. त्यापेक्षा सकाळ सकाळी उठल्या उठल्या लवकर जाऊन आलं दर्शन म्हणजे दिवसभर म काय चालतय.
हा हा.
तर मग सकाळी नाही गेलं, तर मग दिवसभर जायलाच मिळत नई. मग संध्याकाळी जायला पाहिजे. ते पण कधी, आठ वाजता माझं मेडिकल सुटल्यावर.
हा हा.
मग एवढ्या वेळानं कसं जाणार देवाला?
एवढ्या वेळाने सगळं खान पिऊन जायचं म्हटल्यावर नक
हा दिवसभर खायचं प्यायच संध्याकाळी देवदर्शन.
हम्म. मग ते तुमच्यां इथ गावात, काय ते?
कधी कधी वेळेस सकाळच एखाध्या वेळेस नाही मिळालं, कसं वैरण काढायचे असत्या. शेंन, घाण, धार तेन आवरायची असत्यात. त्यामुळ सकाळची पण गडबडच असत्या.
हम्म हम्म.
तुमच्या गावात आंबाबाईचं एक मंदिर आहे ना मोठं.
होय हाय की.
मग तीथ मोठ्यानं पुजा असत असेल की नवरात्रीला तेन
नवरात्री ला लई मोठा आसतय इकडं दिवसभर चालूच असतय एक मिनट हं बोला की हं हम्. हॅलो
हां.
हां बोल
मग तेच तुमच्यात कसं कसं करतात ते.
नवरात्रीला काय दिवसभर चालूच असतय म्हणजे नवरात्रीला संध्याकाळी ते असं गाण्यांचा कार्यक्रम, गाणी म्हणजे कसं ते देवाची गाणी तेन असतात त्याचा कोणतरी एक स्पेशल गेस्ट येतय, ते मग नऊ दिवस ते चाललेलं असतय. आणि दिवसभर मग काय सकाळपासून ते देवीच मंत्र म्हणायचं, देवीच ते आश्रक वगैरे असते ते, ते म्हणायचं आरती करायचं. देवीला मग दिवसात न असं दोन वेळा म्हणजे वेगवेगळी रूप हे करतात नाही असं साडी ब बदलून म्हणजे वेगवेगळं रूप देतात असं अ नऊ दिवसाच वेगळं नऊ रूप असत्यात ते सकाळी काहीतरी पाच सहा वाजल्यापासून जे ते मंत्र आणि हे म्हणायला चालू होतात ते आठ वाजे पर्यंत चालू असतं आठ वाजता आरती करून हे झालं कनी मग सगळेजण आपापले हेला जातात मग आठपासन आणि परत चालू करतात सेमच तसं म्हणजे सकाळी आलेल्या सु ते आठची आरती करून परत जातात आणि जी आठला आलेली असतात आणि म आणि परत हे म्हणत बसायचं मग ती दहाची आरती करतात आणि मग परत जातात अस असं होते
हा हा
म दिवसभर चालूच असतं
हम्
हॅलो
हम्म
हॅलो
हा
नवरात्रीत काय असतंय म्हटलं
आमच्यात पण नवरात्रीकडे आमच्याकडें असं काय लय मोठं मंदिर अंबाबाई च असं काही मंदिर नाही लक्ष्मीचं तेवढं आहे मंदिर
हम
पण लक्ष्मीला ओटी भरतात का नाही मला काही माहीत नाही नवरात्री भरतात बहुतेक
हा हा आमच्या कुलदेवी तर मी येत असतील भरायला करायला ते
काय ते
कुलदेवी कुणाची हाय की ना त्यांनी येत असतील म्हटलं भरायला.
होय होय एक एक जण भरतात सोडा म्हणजे आमची मम्मी तेन पण भरतात बहुतेक मम्मी पण ते लक्ष मिला पण लय मानतेनी मग त्याने भरत्यात बहुतेक
काय घट बसवायचं असतय तुम्ही ते वाळा घट बस. वताय काय ओला असतोय
ओला म असल तर म्हणजे पाणी मारून बसवतात ना ते
हा पाणी मारून
हा मग ओलाच असतोय आमच्याकड
एकेकांच्यात वाळेला घट बसवतात नाही.
वाळळेला म्हणजे त्याच्या वर पाणी मारायचं नाही.
पाणी मारयचं नाही नुसत वाळळेल हाय तसच मग आमच्यात पण आधी म्हणजे मला पण माहित नव्हतं असं दोन बसवत्यात ते
हा
इकड सासरी आल्यावरच मला कळलेलं की दोन बसवत्यात अस मग आमच्याकडे पण आधी तसंच बसवत होत म्हण मग कुणाला विचारल्यावर त्यांनी सांगितलं की वाळेला घट हे करायच नाही म्हणजे वाढ काय होतच नाही ते वाळतच कसं होणार की?
होय, होय, तेच की वाळल ते वाढतच नाही ना?
हा मग वाढत हाय तर महिला पाहिजे की मग त्यांना मग ते सासूबाईनी बदल मग तो वाळा घट बंद केला आणि मग आमच्या लग्नापासून ते ओलावर घट बसवायला चालू केला
म्हणजे ते ते किती उगवल त्याच्यावर आपल्या घराची वर्षभर समृद्धी असते असं काहीतरी त्याच हे आहे.
हां तेच की त्या तिथं जास्त आहे ना पाठी माग म्हणजे ते वाढ होत्या. तसच आपल्या घराची पण भरभराट होत्या. ते वाळलेल असलं की काय होणारच नाही नाही.
होय.
म्हणताना वारा नको म्हण
हम् हम् होय ते वाळल असल की त्याला काय पाणी नाही काय नाही ते कसं वाढणार.
नवरात्रीचा उपवास कोण करतं तुमच्यात?
आमच्यात तर माझ्या आजीच असतय.
हां चालतय ठेऊ काय?
हा चालतंय.